आला का?
यायला गडे आवाज नेटवर्क चांगलं चालू आहे, वाटतय आज.
नाही रे, मी आता डायरेक्ट खिडकी जवळच बसलो.
खिडकीचा हवा घ्यायला की काय?
हो, थंडी
थंडी तिकडे पाणी किनी पडलं ना.
काय म्हणला?
पाणी किनी पडला का तिकड?
इकडे का,
हम्म,
इकड सकाळी सकाळी झालता, थोडा शितडी होती.
हो का, आमच्या इथं आत्ता पडला.
असलं ह. तिकडे चांगलंच पाणी दाखवते तिकडे.
हो ना, आमच्या साईड काय काय नाही जर पाणी जास्त पडत इकड पण आमच्या बोगले पण नाही पण.
पाणी नाही का आज?
नाही नाही, आलंच नाही अजुन.
आम त आटलंच नाही, बो नाही ना.
म्हणजे लय पाणी हाय वाटत.
ते कस आता एका भडजी कडुन पाहिलंय मी.
हो का?
हां त्यानी जेवढं मला तेवढंच घेतलं खोलन कसं काय आटत नाही ते
आमचं असंच घेईलय बुआ काहीतरी
ह ते मशीनीचं नाही पुर एकदाच मशी नी मशनीचं नाही पुरत पण ते पुरते.
होन हो ना कराल लागतय वाटते तसं.
होय की आमच्या इकडे माणूस हे या चांगला
हं हो का?
ते वरूनच सांगते.
हम्म हम्म आज बजारले गेलतो आमच्या इकडे बजार असते आज.
फोन कॉल कर लागला गड्या दुसर्याचा फोन आला.
हां.
हम्म इग्नोर मार हे पवार
पवार हो का?
हम्म.
माठी सापडलीच नाही आ चांगली इकडे आज पाहू लागलो मी.
कस काय?
हम्म टमाटे इलेच मिचड मिचड टमाटे होते इकड.
अं आता सीझन नाही ना टमाट्याचा हे गळून पडतात, पाण्याच्या ना.
हम्म हम्म,
हम्म, ह काय आण?
काय कायच कराव अल्लु सगळचं महाग ये.
हो, ते महागचं
महागचं हाय हम, तुमच्या इकडं स्वस्त हाय काय भाजीपाला?
ह आमच्या इकडे साधारण
टमाटे होती का?
हो, पण कच्चे मच्चे फुटेल
पाहून घ्या लागते, तिच्यापेक्षा न खाल्लेल परवडते मग जाऊ द्या.
अ आता ते कसं आहे, गरज आहे टमाटेची भाजी हप्त्यात साठी म्हणून आना लागती ज
हम्म,
हम्म,
हो ना,
तेच नाही.
पाऊस काय कुठं कुठं लय पाणी पडाला म्हणतात, मुंबई बिंबईला लय पाणी आहे तिकडं.
तिकडे का हो, बील पाहिलं का नाही.
हम्म, पाय असं लोक वाहून चाले, कंबरेइतक पाणी
केल ना, का केल्या गेल्या वर्षी ज रेला पोड लागले ते आता.
हो ना, कसं पाणी ये बापरे! बाप पाणीच पाणी.
एवढ नाही
लय चिक
एवढं नाही पाहिजेत म्हणताय
हो ना तिथं म्हणजे लोकाले घराच्या बाहेर नाही निघु द्यायला पाणी इतका पाणी.
हम् आ ते मुंबई लय गजबज मुंबई.
हो ना मुंबई बुंबई, दिल्लीला बी हे वाटते काय माहित तिकडे.
हो ते भरेलं कसं
हो ना आणि तिचं पाणी नव्हतं बर इतके दिवस ते लोक पाण्यासाठी हे करू लागले पाणी भेटत नाही
हम्म आता घ्या पाणी.
आता घ्या घरात घरात कमर इतका पाणी सगळयाचा
ह आपली इकडेच कुठे एवढं.
हो ना आपल्या इथं नाही पडला तेवढा पाणी तिकडं लईच बाबा पण लईच जास्त त. लिमिटच्या वयरच.
ते एरिया तस आहे सगळीकडून.
हो ना हो ना हो ना.
आ अकोलातच होधी.
अकोल्यामध्ये बी हो ना तिकडे बी ललेहऊन पडतते म्हणल्या लले पाणी पडेल तिकडे बी.
हम्म.
तिकडं जास्त होऊन तिकडं तेवढा पाणी पडाला.
अरे तिकडचे पण इकडे पळून येत आता खेड्यापाड्यान गज भरते तिकडचं तर.
हो ना खेडपाडे पहिल अंधार असतात खोल असतात अशी. पाणी पडला गेलं की वाहतच ते पुलं गेला.
येत नाही.
हम्म.
आम्ही गेलतोय गावलं तिकडं असं काय एवढं पाणी ते जाता ये ना नव्हतं असंलही.
कायच आता काही ना काही करतच असत.
गंगनवाडी विजुवट्ट गावाच नाव.
गांगलवाडी.
ह लयच पाणी होतं तिकडं गाडी घेऊन गेल तर स्कूटीचा अर्ध्याच्या वर स्कूटी.
ह. बोलाले काही नाही किती पाण्यात गेली तरी.
कुठं.
ओला ले ओला.
हो ना पण आमच्या इथं काय ओला एवढं पैसे कोण दिईल.
नाही आपली ही साधारण. स्कुटी जर गेली तर तिच्या इंजिनमध्ये. पाणी जाते पण त्या ओलात जायचं कामच नाही कुठे.
त्याला इंजनच नाही ना बॅटरीवरच कारभार आहे.
हा तेच ना बॅटरी पॅक राहती एकदम
हम बॅटरी तिच्यात लई मोठी बनवली त्याने.
हो.
हम्म पण ती फुटायची बी लय भीती आहे ना
नाही ते फुटत नाही म्हणा पण ते कसं ते लुक
हां.
ते दुसऱ्या बॅटऱ्या लावतात तेनी कंपनीच्या सोडून दुसर्या लावतात.
हो का?
हां म्हणून ते केस केसेस आले कि बुवा फुटू लागल्या.
मंग म्हणजे चांगली आहे काय ती ओला गाडी?
हां तशी चांगली आहे पण ते चार्जिंगचा प्रॉब्लेम येते म्हणून घ्यायला नाही पुरत.
हम्म चार्जिंग बी आपल्या इथे काय लाईट बिल लई येते पहिलेच.
हां ते.
लयच लागलं ना एवढंस बिल आहे अन् त्याच्यात रेट जास्तच लावून यायला काय?
त्या जाग्याची मीटर बदलली तेन जास्तच आहे.
कोण आहे?
हम्म.
गाडी कोणची चांगली आहे काय माहीत घ्यायली.
गाडी का?
हम्म.
पण की पल्सर बिल्सर, टू व्हीलर, का फोर व्हीलर.
टू व्हीलर, टू व्हीलर.
टू व्हिलर घास ती एक्स्ट्रीम चांगली आहे.
हॅलो?
हॅलो?
हॅलो?
हॅलो?
हॅलो यायला यायला आवाज.
तु कवा हास
हो ना टू व्हीलरमध्ये कोणची?
एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम
ती हिरोची गाडी का?
हां हिरोची वाटती.
आवरेज देत असाल का ती बरोबर काय माहित?
नाही एव्हरेजसाठीच म्हणा लागलोय ॲव्हरेजसाठी चांगली आहे ही.
हो का मग ती रायडर बि लई अव्हरेज देती सत्तरच देती.
ती रायडर आहे पण तिघ तिघंजण बसल्यावर लई आवाज मारती.
नाही नाही ती खालीच टीकते डायरेक्ट टायराला टीकते ती.
तेच ना मग सडाची म्हटल्यावर तिघं जण न उचलत नाही ती.
हो ना साधारण माणसासाठी ती एखांदया माणसासाठी. मजबूत गाडी नाही ती जरा साधारणशी क्वालिटी
ती एव्हरेजचं म्हणल्यावर ती टॉपचं देते.
हां मंग जरा महागाशी घ्याय लागते मंग जरा मंग अवरेज बी येते मंग पेट्रोल अवरेज नाही येत मंग.
हो का एवरेज नाही.
हम्म मग पळती ती भारी.
हां ती ही अशी एक्सट्रीम कशी. साधारण हे म्हणजे? एव्हरेज च्या बाबतीत चांगली आहे दिसायला तर साधारण आहे तशी.
एकशे पंचवीस सीसीची असेल ती.
हां फक्त तिची सीट नाही आवडली काहीएक जणांना.
हम्म मांगून काय धरायली बी नाही अन त्याले डायरेक्ट ही सीट सगळी ती.
हम्म डायरेक्ट वरी जाती अन ती मागचे गप्प बसते ते.
हो ना हो ना तेच ना बारीक हे वरून ती.
हम्म हा बारीकय.
पण चांगली दिसी पाहिजे तर दिसाय दिसायला पोरगी.
ह तेस शीट बदलता य ते वाट त्याच
सीट का
हा
काय माहत नाही गड्या. बदलता येते का?
हो कोणतरी सांगे मला की बदल द का मी
ह काय म दुसरीकडून लावत असतील ब ते मग सेकंड हँड असं काहीतरी म्हणजे मनानं बनून.
हां
हम् मॉडीफाय करत असतील
तस अस.
ह् बुलेटची बी सीटे अशी हे असते गोल लहान लहान.
हो बुलेटची
हम्म
दोघासाठीच.
ती गाडी वजनदार असते, पण ती जरा पॉवरफुल हे.
हम्म, ते काय
हो ना, पळती बी चांगलीच ती
ओळख म्हणजे ओढतले बी
पती आवररच देत नाही ती
हो नाही
हम्म हो ना कुठेबी झाल त पाण्या गाण्यात कुठंबी झाचालती ती
हा
पडली तर उचलायला दोन माणसं लागतात पण
अम् ह दोघाकडून मासारखे दोघ्याकडून उचलत नाही
तीन तीन चार लागत असतील म
हा
घ्यायचीच नाही ती कशाला घ्यायची
हम्म. एवढं विचार नाही का
सायकल घ्यायची म्हणती. काय लहान लेकरुबी उचलते.
हो ती चालते हो.
की अनलिमिटेड आवरेज देतेन ती पैशचं कामच नाही
अधलिअमिटेड अव्हरेजे. आणखीन हेल्थ.
हो ना माणस डायरेक्ट शंभर वर्षी टिकते रोज सायकल चालवली की
हा ह
हम्म सेहत मेंटेन राहती फोपडी गिपडी सगळे चांगली राहते आर्मीत लागते पणाणूस
हम् ते
हो ना
भजताच त्यां नाही
हो ना कुठे बी काही काय म्हणतात पोललीसवाले पकडत नाहीत काय नाही
काही नाही रोल नाही लागत काही नाही
टेनशनच घ्यायचं नाही सायकल घेतली
होम्
पाण्यात चालते, समुद्रात चालते, कुठं बी चालते.
चारजिंगची साईकल निघली बरं आता
हो ना पण ती बी महाग हे ना तिची बॅटरी चार्जिंग करावच लागते मग ओलच घ्याया लागते मग
ह. हो ते हे
हम्म पण तिच्यावर बी लायसन्स बीसन काही नई नई सायकलवर ओलावर हाय वाटते.
ओलावर हे लायसन्स.
हम्म, ती एक स- साधारण स्कुटीय देतील ना काही असं.
कोणची?
हम्म ती येथेकडे काय नाव तिची? ती पंचवीसच्या वर जात नाही ती तीस पंचवीस
ती पिवळी का?
हो ती बहुकी बुटकी जरा, हाय ती.
हा की कॅरी करायला राहायचं
हा ती तिले काय हे नाही म्हणतात काय म्हणतात पोलिसवाले आडवत नाही लायसन्सचं काम नाही
हा ती फॅक्ट्रीतली वापरतात
हा ना आपल्या इथे बी वापरतात ना
हा जीन शक्तीच्याजवळ पाहतच असतो मी
हा हा इथं पण आपल्या इथं जवळपासच ये
अशा
पळतच नाही पण ती तीस पंचवीस ते आपण पैदल जातो तेवढा स्पीड नाही
हम्म बॅटरी बी टीकते तेझी चांगली
ब टिकतच असेल ना
हो ना
हा ना
हु डबल आवाज यायल्याकडे
म मायग ते
माझ यायला
मध्ये माय येते डबल डबल पण दुसरा कमी येते
कस काय बरं
अ ते जात असेल ना कुठे शिफ्ट होत असेल
हम्म नेटवर्क मुळ बी होऊ शकते असं काही आपण याच्यावरून
नाही रे हे दरवेेळेच आहे ना
मले आत्ताच आला बरं याच्या आधी कधीच नाही आला मला आवाज वापस
मग
लावणारे येत असेल नाही तर मग आज तिकडून लावणारे जे येत त्यालाच येत असेल
हम्म मले इथे ह लावणारे